हाजा.
हा जरा जोरात बोल.
हॅलो.
हा आता येतोय.
हा तुझा पण येतोय. बोल की, काय म्हणतात?
काय नाही अग. सुट्ट्या होता ना. आता एक्झाम वगैरे झाली. मग काय आता घरी बसून करायचं म्हणलं. तुला तर मला माही तुला माहिते. की मला कुकिंगची फार आवडे. म असाच काहीतरी बनवत बसलेले. तुला माहितय परवा मी काय काय बनवलेलं माहितय काय?
हां.
नारळाच्या वड्या पण केलेल्या. खोबऱ्याची बर्फी. त्याला म्हणत
आवाज आवाज कट होतोय बघ. तुझा थोडा.
बघा आता आवाज येतोय.
हां बोल बोल.
खोबऱ्याची बर्फी केलेली. बासुंदी केलेली घरात. गुलकंद बासुंदी, पिस्ता बासुंदी केलेली.
हा.
साला मसाले पुरी केलेली.
हा मसाले पुरी.
मसाले भाात पण केलेला. आणि सांबर बनवलेलं. मसालेपुरी खाल्ली नाहीस कधी तू. आणि खीर पण बनवलेली मी.
कशाची खीर.
अ खीर शेवयाची बनवलेली. तांदळाची मम्मीला फार आवडतेय ग माझ्या. मग तांदळाचे बनवणार होते. पण मग शेवय खूप दिवस झालं होत्या. मग पप्पांना शेवायची आवडता. मग मी शेवायची बनवलेली खीर.
बरं बर. ते खीर माहतीे सोड. ते ह्यामध्ये मला ते बासुंदी वगैरे पण माहितीये. गुलकंद बासुंदी वगैरे. पण हे मसालेपुरी हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे इआजपर्यंत असं नाही ग कुठं काय बघितलं होतं. काय वेगळं का त्यामध्ये? सांग बगू जरास.
त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही. आपण जे नॉर्मल पुरी खातातोय बघ. त्याच्यामध्ये काय, फ्लेवर्स किंवा काय मसाले ऍड केलेले नसतात ग. त्यामुळे ती साधीपुरी असते. म मसाला पुरीमध्ये काय, म्हणजे तू बनवणारे काय मी तुला सांगते तस.
होय होय सांग. होय होय व्यवस्थितच सांग. मी लिहून घेतो. माझ्या लक्षात राहत नाही तुला माहितच आहे की.
हा हा. चालेल चालेल. ते मला माहितीये. म्हणून त विचारलं म्हटलं म्हणून म्हणलं तू बनवणारेस काय?
हा चालते. मी लिहूनच घेतो. आणि हळहळू सांग. म्हणजे मी त्या पद्धतीने लिहून पण घेईन.
हा चालतय. काय करायचं, अ तुला घ ची पुरी पाहिजे असेल. तर गहू गहू गव्हाच पीठ घे. किंवा अ जर तू मैद्याची बनवणार असलीस तर, मैदा घे. मी काय करते माहिते काय? दोन्ही मिक्स करते. दोन्ही मिक्स म्हणजे, मैदा आपला हवे सल. तर दोन वाटी जर गहु, गव्हाचं पीठ घेतलं. तर मी एक वाटी मैदा घेते. आणि जर शक्य तू काय कर मैदान टाळच. म्हणजे घरातल्यांच्यासाठी बनवायचं आहे, तर हेल्दी काहीतरी पण पाहिजे ना मैदा. कशाला लोघाचं नाही.
होय बरोबर आहे पण बघ ना आता आपण बाहेर वगैरे, हॉटेलमध्ये वगैरे, म्हणजे आपण करतो ना ग कधी तरी नाश्ता पण तिथं बघितली असशील मैद्याच्याच पुरे अस टम्म फुगलेल्या अस
हा मैद्याचीच असत्या आणि ते तुटत नाहीत काय नाहीत.
हा रबरच आणि ती गरम गरमच चांगली लागते, आणि ते गार झालं ना म्हणजे थंड झालं कनी ते एवढंच तोडायला ना दात जात्यात अगं!
अगं खरंच की तुटत नाहीत काय नाहीत ते बरोबर नाही लागत आ ते तू गव्हाची पुरी बघ. तू मऊ झाली तरी पण तू चहा बरोबर खाऊ शकतेस, किंवा असं उद्या सकाळी पण खाशीला अस असं तु रबरा सारखं वगैरे काय नाही हे होत. कारण ते मैद्यामध्ये तस होतय, गव्हाच्या पिठामध्ये नाही‌. तुला रेसिपी सांगते बघ काय करायचं गव्हाच पी हा गव्हाचं पीठ तुला किती पाहिजे तेवढं घे.
हां.
तुझ्यात किती माणसं आहेत एक वाटी, दोन वाटी, त्यानुसार घ्यायचं. त्याच्या आता तू तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलीस. दोन वाट्या त्याच्यामध्ये आर्धी वाटी तर रवा घालायचा रवा.
रवा बरं!
रवा त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि अं चिलीफ्लेक्स असतात ते घालायचे. ओवा घालायचा.
रवा किती घालायचा? अर्धी वाटी.
हा दोन जर तुला सांगते की जर तू दोन अडीच वाटी घेतलीस ना दोन वाटी तर रवा अर्धी वाटी घाल.
बरं!
अंदाजानुसार घालायचं.
बारीक रवास ना.
काय बोललीस?
बारीकच रवा ना आपला?
ह बारीकच रवा घाल. नाहीतर तो सांजा घालशील.
म्हणूनच विचारलं ग तुला बारीकच काय म्हणून ‌.
आपण जे नॉर्मल उपीट वगैरे बनवतो बघ ते.
हा हा हां समजल समजल.
हा तो वाला घाल आणि काय करायचं? अ चिली फ्लेक्स असतील तर चिली फ्लेक्स घाल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अं ओवा घालायचा. मीठ घालायचं आणि ते मि सगळं मिक्स करायचं. आणि चांगलं मळून घ्यायचं आणि तुला जर काय ऍड करायचं असलं तर करू शकतेस. आणि एक सगळ्यात महत्वाचं कसुरी मेथी घेन घालायची त्याच्यामध्ये.
कसूरी मेथी ठीक आहे. त्याच्यानं काय होतंय?
कसुरी मेथीमुळे एक अं असं मसालेदारपणाने असं क्रंची टाईप म्हणून किंवा असं एक वेगळाच फ्लेवर येतो अग लय भारी लागतय त्यानं.
ठीक आहे ठीकय बघतो घे मी नक्की. ते, हा मिळतेय ना इझिली असं म्हणजे बाहेर दुकानात.
दुकानात कुठ पण मिळते, कुठे ही मिळते साध्या दुकानात. तू शेजारच्या म्हणजे तुमच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या दुकान आहे बघ तिकड तू राहतेस तिकड. तिथे जरी गेलीच तर मिळते जरी तुला कुठंच नाही अव्हेलेबल झालं असं होणारच नाही शक्यतो. पण जर नाहीला अवेलेबल झाले एखाद्यावेळेस तर मला सांग माझ्याकडे आहे मी देईन तुला.
ठीक आहे ठीक आहे काय नसेल तर आपण डीमार्ट मधून त सगळ
हा सहज मिळत अगं दुकानात मिळत सहज एवढं काय नाही वीस रुपयाची घेतलीस तरी चालेल आणि खूप दिवस टिकत ती.
हा, मग ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही.
हा आता लक्षात घे मी परत एकदा रेसिपी सांगते बघ म्हणजे परत एकदा सांगते काय काय घालायचं मैदा त्याच्यामध्ये रवा आणि
घऊ ग घऊ
हा तू गव्हाच करणार आहे सॉरी सॉरी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ये रवा चिली फ्लेक्स अ ओवा आणि कस्तुरी मेथी मीठ
हा चवी न
घ सगळं आ ह्याच्यावर काय करायच तुला जर जर लाल तुम्ही जर चिली फ्लेक्स जास्त म्हणजे खात नसाल तर मग तू त्याच्या ऐवजी घरातली जर असं चटणी वापर चालेल
हा लाल तीखट
हा लाल तिखट वापर नाही तर बुक्का वापर आणि पाणी घालायचं नॉर्मलच पाणी घालायचं नाही गरम पाणी नॉर्मल पाणी घाल आणि घट्ट सर घट्ट सर
घट्ट म्हणायचं काय बर
घट्ट माळायचं चपातीला म्हे तसं पातळ मळायचं नाही जेवढं घट्ट मळायच मळू शकशील थोडं घट्ट मळायच ते आणि त्याच्यावर एक ते डो बनवायचा असा घट्ट म्हळून आणि तेला एक अर्धा तास ठेवायचं तसच सोडायचं झाकून ठेवायचं मुरते ते जरा मग एक अर्ध्या एक तासात चांगलं मुरलं ना कि मग परत एकदा मळ मळायचं चांगलं आणि त्याच अ छोटे छोटे पेढ बनवायचे आणि खूप असं पातळ लाटायचं नाही जरा जाडसर लाट जस आपण नॉर्मल पुरी लाटतो ना त्याच्या साध्या पुरी्या तसच लाटायचं आणि तळायचं
हा हा हा हा म्हणजे आपण जसं नॉर्मल पुरी हा म्हणजे आपण जी नॉर्मल पुरी ब मैद्याची पण करतोय आणि घहूची पण करतोय म त्याप्रमाणच ते लहान लहान लाटून घ्यायचं आणि े थोड्या प्रमाणात तेलामध्ये ते लाटून घेऊन मग ते गरम गरम खायला चांगलं वाटतंय की गार असं झालं तरी पण चांगलं लागेल
दोन्ही पण तू कसही खाऊ शकतेस गरम गरम तर अतिउत्तमच सोड त्यात काय नाही वाद नाही आणि गार झाल्यानंतर पण तू खाऊ शकतेस
मसालेप पुरी छान आहे आणि मग हे
आणि चहा बरोबर पण खाऊ शकतेस तू
हा मग ते बघ ना आपण आता ती पुरी तर असं बासुंदी बरोबर खातो भाजीसोबत खातोय आणि ही पुरी आपण फक्त खाली तरी चालत म्हणजे यामध्ये ऑलरेडी तू मसाले जे सांगितली मेथी वगैरे ओवा आहे ते मीठ वगैरे म्हणजे ह्या ह्यामुळे त्याला वे विशिष्ट प्रकारची चव येणार
च येणार आणि ओवा वगैरे घातल्या मग असं पाचनत म्हणजे पचायला पण चांगलं असते नाही गॅस वगैरे अस काय होणार नाही
हा आणि ते सोपी पण आहे म्हणजे बघ ना अ आता पटकन कुठ तरी म्हणजे काहीतरी यमी करायचं असेल आणि आपल्याला बाहेर वगैरे जायचं असल तर आपण झटपट पण करू शकतो म्हणजे बघ. हा आणि सोप्या पद्धतीनं म्हणजे घरात सगळं असतंच आता गहू कोणाच्या घरात घवाच पिठ कोुणाच्या घरात नसते ते असते.
हा आणि हे सगळं घरात मिळते आपल्या तर सहज.
सह जास्त आहेत आणि मग पटकन आपल्याला म्हणजे चटकदार काहीतरी खायचं असेल किंवा जर म्हणजे ज्या गृहिणी त्यात लग्न झालेल्या वगैरे. मग त्यांची लहान मुलं वगैरे असतात बघ मग त्यांना सारखा प्रश्न पडतोय की ब कि बाबा आज मुलाला डब्याक काय द्यायचो मुलाला डब्याक काय द्यायचं. मग ते हे पण म्हणजे देऊ शकतात की बाबा पटकन होते म्हणजे अगदी अस. नाही की बाबा त्याला दोन तीन तास
तेवढीच काहीतरी भाजी बनवली आणि ह्या पुऱ्या बनवल्या तरी पण एक नंबर आहे.
हा आणि भाजी जरी नाही दिली आपल्याकडे वेळच नसेल कोणती घरात भाजी शिल्लक म्हणजे एक एकदा हा हे देऊ शकतोय आणि ते खाऊ पण शकतात ग लहान मुलं वगैरे आता बघ ना. मलाच तू सांगत होतीस त्यावेळी असं वाटत होत की वाव किती छान असेल आणि मग ते बनवल्यानंतर किती छान असेल आणि मग ते डब्यात वगैरे घेऊन गेल्यानंतर तू बोललीस ना म्हणूनच मी तुला विचारलं कि ते थंड झाल्यानंतर आता आपण मैद्याचं बघ. थंड झालं की खाल्लं की ते मी तुला म्हटलं की रबरासारखं ते ताणत वगैरे जात आहे. आणि यामध्ये तर तू घवाच सांगितलंस आणि मसाले तर आहेतच. मग हे आपण थंड आता डब्यात आपण देणार म्हटल्यावर मुलं ऑब्ियसली गरम तर काही खाऊ शकणार नाहीत. आता ते थंड म्हणजे त्यांचा मधला ब्रेक कधी होतोय याच्यावर तर सगळं डिपेंड आहेत. मग ते त्यावेळी डबा उघडून खाणार म्हणले कि ते थंडच होणार.
हो थड नाराणनी कस खरं छान लागतात अगचा विला एक नंबर आहे तो करून बघ खाऊन बघ. तू सारखं सारखं बनवशील.
हा तेच ते थंड झालं तरी पण म्हणजे चांगलं लागते असं तू म्हटलीस म्हणूनच ते तुला स्टार्टिंगलाच विचारलं की मी बाबा थंड खाल्लं तरी चालतं. म्हणजे आपण हे डब्यातून पण देऊ शकतो हे मला सांगायचं होतं फक्त म्हणजे बाहेर वगैरे
नाहीग
हा आणि बघेन गे नक्की म्हणजे जे जे काय काय सांगितलं ते लिहून तरी घेतलंय मी आणि बाकी काय काय केलेली.
लॅस पण बनव बनव आणि मला सांग आणि करून खाऊ घाल पण
होय होय नक्की नक्की करणार सोड म त्यात काही प्रश्नच नाहीे खूप छान पद्धतीने सांगितल्यास म्हटल्यावर
तुला जरा जरी कुठे काय प्रॉब्लेम आला तरी मला कॉल कर. किंवा आणि अनेक महत्वाच सांगते पुरी तळताना. खूपच पण असं मोठ्या गॅसवर टळायचं नाही काय करायचं आधी क तेल तापवून घे पण अति प्रमाणात तापवू नकोस त्यातला त्यात म्हणजे मीडियम आपल्याला थोडं क होतं की ह आणि त्याच्यानंतरडय ठेवायचा गॅस पूर्ण मोठा पण ठेवायचा नाही. आणि पूर्ण बारीक पण ठेवायचं नाही मिडियम ठेव गॅस
चालतंय चालतय गे करतोय गे मी आणि केले की तुला सांगेन पण नक्की.
हा हा चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही चाल हा ठेव.